हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो ऐकू नेसेल की
हा ऐका येतय काय करता?
काय नाही तुम्ही?
म नाही कायसा जेवली की
हा मी आणि नाही जेवा तुम्ही जेवला की
हम्म आम्ही नाही जेवा जेवाव आता
हम्म हम्म
आणि काय मटन
मटन कर लागेलवोज
हा.
काय ते स्पेशल हाय नियोजन
स्पेशल रू मल् होच मामा काम करायचं जागे त्या कापलात कना तैसकर मीरू हह सर कापला
अह ह सकाळी करला कता करलाक मटन
कानात बघ तीन होले तर या परत दिस करलो आता नाही खवाने
अहं आता हे सीजन
हो हो तेच सीझन हाईत.
हं आमच्या अंड्याच्या होई.
हा हा कसं करल पडून कैसे जाऊ
सिजवनसकारलो.
ओके.
हम्म.
हम्म हम तुम्हीच बनवला काय.
नाही आमची बाई बनवनार.
ह हा.
हम्म आमची मम्मी काही जोंधळ्याच्या भाकरी करणार.
हा.
आता भारी तप नाही येतात कता इकलून नाहीेत येत. हो हमचर तर आपना सही राहतात. आता तोडला काय खाऊस नसलात म्हणा जोंधळ्याच्या भाकरी करून त्या म्हटलं मी तीला खात होतो खाला आत
ओके आता. पाणी नसं पडत ना म जरा येत म्हला सीझन होई पण पाणीस नसे येत कणी
पाणी नसे ते सेएंडा कालम चणी सोडका बोसते पणयं काय घेयत नसे दा एक लकलच्या एक ल ल द आमच्या घरीता
ओके.
हम् आ मुरकुटा एव दाद असं डेंग्यू, मलेरीया येता जाता व्हायरल. की भरलो येता जाता सर्दी राहिल्या आता आता कोणीत बाहेर गेला एकला घेतला लगितला राहिला होईल आता
हो एकड गन एककडे टीकतयं तसं राहा मात्रा. आता सर्दी होल्या अ ह तपण येतयं डोई दुखतयं तपण येते.
ह हा ते सर्दी हो आता खाटा खाऊस नाही लागे काय नाही लागे आता ते सर्दी होल्या
ह हा.
एणे पाणी. का पाणी कु नाही प्रॉब्लेम होय म्हणतात ते हे डाक्टर काय म्हणा म्हणा पाणी गरम करून पिवा तशी नाही पिवाव डायरेक्ट हे न लालच्या पाणी ते पूरा मुरगू मुरगू येते ना.
तसं नाही पिहू वा पण चांगला एक बिंद्याच्या बिंद्यास गरम कराला मिनरल वॉटर वाढा पण ले गंगा वाटर सनका वाड ते पूरतावा आ म्हला
उन्हं करून पिता क तुमी?
आता मला पमहीन नस करत आम काय उऊब लागा ना फ्रीिज प पाणी ब दादा
हाव.
स्वतः. हो, आता कोरा कागदच नाही भेटत. हे भेटले हा बेस नाही भेटत. आणि इथं रेट लई
राहते. हामालाही राहते.
हो तशी राहले. बेस रहाते.
हं. पाऊसक पिक निंघल मनून घेतं. कोण पोडी पडून तू आधी पैसं घेतलेस तुलेस. मी आधी घेतलं, मलेस पैसनी होतय.
हाओ.
हं. ये ससा, पाणी ससा, पडत असा.
हो.
हा, हो. तहच होतय.
तुमाकड काय करतीला. साईड पिल्ला.
हो, हो. करतातच साईड पिल्ला.
काय?
मला तर काय तर घहांचं. कामं करायच गे मशीन, लोगेशिन लगणचं राहाती.
तीकाला हैदराबाद.
सगर दाखवतात अधिकार दाखव करणारस पण इथलं कोणा हो कांगा अखे म मिरून करर्ना करत आता अ एक रोज जाण आहे ति जाण आता गवनात करतच आहात की अखखी
हो आता लाईन लाईनला लई आता एका रोज म्हणून घेऊन संधी आता एकदम को देना एकदम खाना
हा तेस
आ तेलगडी भारी कोर मुठत ददा
हो
मेकलनाथ रुंजन वे पागुोल कुंजन आता ग्रम देवता प्रतष्ठ स्टा आपनलारात पूरा आता हहा चलायडी ना मणला अी गुडी छड मातता राहा का जस्ट मोकना दस कोणला क होता सि नाही विग्रहलस मणत पूराता
हो आता करत आतोस अससं
हम्म तु माझ्यावर आहात किं तुमझ्यावर करताती
आमचं पर्वा करलात आयत अरे आमचे अखे लाईन पोर तिकडचे मिरून फ्ईन मल एकका याबई अरवई कटुबलता
चिच्चे
दक्लीश आणि प्रवास करो आऐटावरी तोवारी अता कोणाचतााई हम् नक घुरील वडे गोड भाजी काय तर करून घेऊ ना खुकडी कापलो नारळ पाय नारळी फोडून खुकडी कापून ह
बघू आहे की
बकरी अपरा वयत व सयईड पिला आणि
हम् हम तसे खुकडे नाकून करा लाग सोमदीेव परवा
हा समने करलो कोणा आता कोणा इष्टम कोणतं कोणाचं काय करू सगळ का करू न उपार मांडूून आता आम् एक साडी मांडलो देवापाई
हम्म
म्हणून हे करून आलू म्हण हेसी आता उन्हा ऐत वारी क उद्या परावाय ऐत वारीदा सईड पिल्लादा सरय ना हकून
हम्म हम्हाला आ याताे परवाह त आलेच हमला आता साा मोजपासून स्टार्ट स्टार्ट कर समली करण
हो सगर आणि मैदाकलात गोरनटाकू क वासडमध्ये
हा मा असळ तर इकड नाहीच भेट आहे माहिदा का आमची मम्मी गावी गेरा तेथून अन्नपणे आहे नाहीच जवा नाही आहे ना
ह ह आमचं मंगई हा आम्हाला आहे पण तिकडे जवाला ेव लागते सर्पगरप हिडत रा हा अ आता वेैरे वगैर च्या घरी राहते पण का ओगी नाही देत कीता कोण कोण के नला नाही देत त्याई आणि आमचा हमाला हा आहे तिकडे मंग पण असं भ्याय लागत सरपगिरवा दे जेवणा नावा
म सलाव एक बार ल ववा म्हझज गाड्या लि ववा आ
हम्म च म्हला आता वर्ष कालामध्येध ललं पाणी आता अदी काम करतात ना बायक हड काय काय इन्फेक्शन गिनफेश हो नाही सरवाले तेलेजचकाना मैदाू
फेस म्हणे आता वेडी हातगीस
हो.
काम तर नवं पाणी काही क पाणी चेंज होते तसं म्हणात ते आता किडे गिडे राहत इन्फेक्शन होतात म्हणून येतात
हम्म प्यायच्या पाण्याला चिकण्या किकण्या होतत
हाव.
हम्म पाण्यामध्ये राव राव सारे म ठेवतो जेवतू आता हमे.
हम्म सरे हमी बी जेवतू आता.
हां सॉरे बाय.
हम्म सर बाय.